होय.
हम् हॅलो, येत आहे का आवाज?
हो हो येतो येतो, काय म्हणता ताई कशा आहात?
बरे आहे, तुम्ही? हॅलो, काय चाललंय?
काय आता बायकांचं काय संध्याकाळच स्वयंपाकाची तयारी.
हो आमची चालली स्वयंपाकाची तयारी.
हो ना हा हा काही जॉबला आहेत का तुम्ही!
हो अंगणवाडी.
हा ना.
हो, तुम्ही?
नाही मी घरीच असते. थोडं सामाजिक क्षेत्रात आहे आणि बाकी बाकी मग घरचच गृहिणीच अस. पण मग घरी असणाऱ्यांना पण भरपूर काम असतात.
ते आहे भरपूर काम असतात घरी पण. कुठे ग्रामीण भागात शहरी?
अ आहे शहरच आहे पण मग गावाचा भाग येतो आमचा असं.
ह हो.
त्याच्यामुळं थोडं ग्रामीण भागाच पण हे पाहिजे काही नाही बाकी अ तेच आपलं रोजच रुटीन पाऊस भरपूर आहे आमच्याकडे.
हो ना.
हो कंटिन्यू पंधरा दिवसा पासुन पाऊस चालू आहे असं वाटत म्हणजे हो ना.
हो येतो, जात
आमच्याकडे आहे ना पाणी कपात चालू होती दोन, तीन वेळेस पाणी आलं नाही म्हणजे दोन, तीन हप्त्यातन एकदा येत नव्हता ना. तर थोडस टेन्शन आलं आम्हाला कारण पाणी तर किती गरजेच नंतर जो पाऊस चालू झाला. कि आता असं वाटतं की थोडा थांबला पाहिजे पाऊस.
पिण्याचं पाणी येत नाही का तुमच्या इकडे?
अ नाही यायच म्हणजे कंटिन्यू येतं पण ते अ पाणी कमी झालं धरणातलं मग पाणी कपात चालू झाली.
हो.
म्हणजे हप्त्यातन एक दिवस फक्त पाणी बंद असं दोनच वेळेस झालं. पण तिसऱ्या वेळेसपासन पाऊस चालू झाला म्हणजे गरज नाही पडली त्या गोष्टीची अस अस झालं की शंभर टक्क्याच्या वरती धरण भरलेले आहे त्याच्यात्नच पाणी बाहेर दुसरीकडे पाठत
हो सोडून दिले जाते पाणी दरवाजे खोलून देतात हम् नाशिक मध्ये भरपूर पाऊस झालाय
हो नाशिक मधेच आहे आम्ही
हो ना आम्ही नाशिकमध्येच आहे ग्रामीण भाग आहे पण हो
हा आमचा ही ग्रामीण भाग आहे नाशिकमध्येच
अच्छा शेती वगैरे
त्याच्यामुळ मग नाही नाही शेती नाही आमची आता सध्या म्हणजे शेतकरीमध्येच मोडतो आम्ही पण आता सध्या नाही आता कस सगळीकडे तेच झालं ना प्लॉट पडले त्याच्यामुळे मग ते शेतीचे सगळे प्लॉट पाडले असं आजूबाजूला आहे सगळी शेतीच आहे शेतीच्या याच्यात राहतो राहायला
हा म्हणजे शेती लागवड वगैरे नाही करते का मग त्यात
नाही ते असं आता तिथे प्लॉट पडले ती विक विकली असं प्लॉट पडले त्याच्यामुळं
ह हा अच्छा
बऱ्यापैकी आता काय शेती पण कोणी करत नाही आमच्या आजूबाजूच्या आहे म्हणजे दुसरे आमचे भाऊबंध वगैरे असतील त्यांचे आहे कोणाची बाग आहे कोणी भाजीपाला करत आता हम्म द्राक्षांचे बाग आता आ सोयाबीन
हो सोयाबीन टमॅटो मिरची लागवड हा
आजूबाजूला सहसा आता कस हे बाजारपेठा झाल्या ना छोटे छोटे बाजार भरता त्याच्यामुळं मग भाजीपाला बऱ्यापैकी करतात लोक आता हम्म
ह
आठवडे बाजार त्यांच्यामुळे भाजीपाला करतात
आमच्या आता आहे शेती करतो आम्ही
हो ना काय पिकवता तुम्ही शेतीत
आ सध्या टोमॅटो लावले शेतीमध्ये भुईमूग हो भुईमूग टोमॅटो असंच असत भेंडी लागवड करायची आहे अजून नाही आत तर लागवड हो या सीझन मध्ये लागवड चालू होते टोमॅटोची हम् हम हम्म मग ते पावसाळ्यात छान होतं ना हो इथे सर्व लावतात टोमॅटो या सीझन मध्ये चांगलं होतं पावसाळ्यात ना आणि मार्केट पण असतं पावसाळ्यामध्ये टोमॅटो वगैरे
हा ते पावसानी कधी, कधी ये ना त्याच्यावर म्हणजे, जास्त पाऊस झाला तर लोकांच नुसकान होत ना ते. पिकांच त्याच्यामुळ भाव राहतोच. आता सध्या पण आहे थोडं मार्केट तसं टमॅट्याला.
हो ना?
हम्म.
बऱ्यापैकी अजून आहे भाजीपाल्याला वगैरे मार्केट.
तुम्ही शेती आधीपासून नाही तिथ आता नाही का. केली तर चांगलंच आहे, नाही केली ते पण चांगलं आहे. कारण, बाहेर पण कमवते माणूस नाही का?
हा आहे, पण मग कसंय कधी पण मला तरी वाटतं शेतीचं आहे, फायद्याचच आहे.
बरय पण, तुम्ही शेती करता, म्हणजे चांगलं वाटलं. कारण, मी पण शेती करतच होते आतापर्यंत. मला पण आहे त्याच्यातलं सगळं नॉलेज. हम्म.
काय करता तुम्ही?
आता सध्या नाही आहे ना शेती आमची, नाहीत मागे आहे ना, आम्ही शेतीमध्ये टम्बाटे लावायचो भाजीपाला. वांगे, भेंडी, मिरची अ गाजर हा असं भुईमग वेगवेगळे उत्पन्न घ्यायचो.
हो, हो, बोल मग
तेच ना. सोयाबीन असेल, वेगवेगळे गहू गवा गहू गवा करायचा, गव्हाच पण चांगलं उत्पन्न व्हायचं, लसू न सगळंच सगळं थोडं, थोडं, थोडं.
हो करता गहू आमच्या इकडे.
हो ना मग, जस सीझन असेल तस आता सोयाबीन काढली त्या नंतर दिवाळीत गहू टाकायचा.
हो. बाकी स्वयंपाकाची काय तयारी चालूय?
चाललंय आता एक एक, एक एक करू, पिट मळल, आता भाजीच काहीतरी. एक तर सगळ्यांचा बायकांचा एकच प्रश्न असतो, भाजी काय करायची? काय आता ते बरस बायकांना प्रत्येक गोष्टीच ता हेच असतो ना, ताणच असतो. हे ते काम संध्याकाळी झोपेपर्यंत पुरतात.
गाडी चा झोपेपर्यंत कामच असतं.
हो ना. बरं, तुमची झाली का तयारी स्वयंपाकाची मग?
अहो भात वगैरे तासो हाय.
हम्म हम्म.
पिठलं बी नाय पियायचं.
हा हा.
हम्म.
बरोबर आहे या अशा गोष्टी बायाच करू शकतात ना. दोन्ही कामं.
हो सर्वच हँडल करायचं.
तेच ना आता स्वयंपाकाची तयारी ती प्लस हे पण करायचं काम.
हो तुम्ही काय करते सामाजिक कार्यामध्ये?
सामाजिक चालू असतं गावासाठी जे असेल काही फायद्याचं ते करायचं वेगवेगळे काय तरी शिबिर घ्यायच मार्गदर्शनपर शाळेत मुलांना असल बाय कान मध्ये काहीतरी वेगळ आरोग्य शिबिर हे ते बऱ्यापैकी जे वाटलं करायची इच्छा असली ते करायचं.
हो हो बचत गटा चालवता का तुम्ही?
नाही बचत गटा होतय पूर्वी पण ते कसं बरेच बँका बंद झाल्या आता. त्याच्यामुळं बायकांच त्या विश्वास नाही आणि बाया बायांमध्ये भांडणं फार होता.
हो हाफते हा. याला पैसे जास्त गेले त्याला गेले जास्त असं आहे. हो हाप्तेन हाप्ते जमा करते मी.
हम्म त्याच्यामुळं ते ना ते सर्वात अवघड काम आहे. एकत्र टिकून ठेवणं बायकां.
हो. हा सध्या आमच्या इकडे तर भरपूर गट आहे आता सरकार पण बऱ्यापैकी मानधन देतं त्यांना पण म तेच अ कुठेतरी ये नाही करतील व्यवसाय चालू नाही करतील. वेस्टेज वाटून घेता नाही का गावच्या गावच्या ठिकाणी हा.
हम्म फायदा झाला पाहिजे त्याच्यातनं काहीतरी.
हो फायदा काहीतरी.
हो ना.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
बरे काहीतरी करत राहा असंय व्हाय क नाही काय छंद जोपसायचा माणसाने फक्त.
हो छंद जोपासायचा ते पण आहे. प्रत्येक लेडीजनी केलंच पाहिजे असं हम्म.
एक म आत्मिक सुख वाटेल ना आपल्याला ते करायचं.
हो. .
बरं आहे तुमची स्वयंपाकाची तयारी चालू आहे? हो ना आता भाजी काय करणार आहे?
भाजी आता वांग्याची भाजी बनवायची आहे.
हम्म हम्म.
हम्म.
चाल, चालेल चाला तुम्ही अ मी परत कॉल करते तुम्हाला. एक फोन येतो.
हो हो चालेल.
चालेल, चालेल, ओके, ओके.
हां.